हा
हॅलो
हा हा, बोला की,
हा बोला की, मला वाटलं फोन एकदम हे झाला का काय, म्हटलं डिस्कनेक्टेड
हा हा
तसं केल्यावर, मग रिफ्रेश केल्यावर, जातय तसं
काय ते?
तसा एखांदा चुकून कट झाला आणि सेकंद पडलं तर रिफ्रेश करायचा
नाही ते जात नाही ते नरी ते मोजत्यात हो ते
मोजत्याल
होय ते जात नाय झिरो सेकंद असेल त्यामुळ आता पहिला टास्क होइ काय आपलं तस झालंयच
हूं पहिलंच फेरीत चुकूदे तिकड आता तर व्यवस्थित होऊन दे काय नाहीच, तुमच आता किती झाली कॉल तरी?
माझ आता म्हणजे हेनी मला पाच वेळा बोललेत दुपारी
हं अ तिसऱ्यांदा हा तिसरा कॉल ह म्हणजे आठ झाली की हं आमच्या मिस रांच्या ह्याज्यावर तुम्हाला चालतय.
उद्या त्यानी घरी असतात काय?
ऊं होय. उ उद्या सु सूट सुट
नाही सुट्टी असुदे नाहीतर नस सुदेत तुमच्या मोबाईला ऍप घेतल्यावर काय प्रॉबलेम येणार.
हा मग माझ्या ह्याला घेतल्याने काही प्रॉब्लेम नाही हम्म हम्म मग बाळा बोलतय काय तुमचं?
हा, ते आमची म्हस मामांनी सोडल्या फिराया लागल्या. म तो तिकडं खेळालता आलाय आता पळत.
हा हा जेवण काय मग? वयान करता सा
वेळा म म्हजे हाय सकाळच्या दोन-तीन चपात्या लई लागत नाही सहा, पाच, सात भाकरी झाले कि बास मग ह्या टायमाला माझ स्वयंपाक होतय फार लेट गेल्या ना मग आमची करेंट वरची इलेक ट्रीकल शेगडी आहे त्यावर पण थोडा करत
हा हा हा.
मग तर लाईटच गेल्या म्हणून बसलय तिथ अंधार आणि स्वयपाक खोलीत मग आत्ताच ती लाईट लावली की
होय, उजडा अवघड होते हम्म हम्म जेवणावरून बसले कि जरा निवांत वाटते. ते करायंच असलं कि मग करायचं आहे.
करायचं आहे ह तुमचा झाला असेल आता नेम
नाही भाकरी मी तुमचासन आता बोलत बोलत करालोय.
ते नाला माहेरच तर बोलत-बोलतच करते उलट फास्ट होते.
फास्ट होतय बोलत-बोलत कसं झालंय ते समजत बी नाही, काम पण होतय ना हात बी चालत्यात आणि मग काय भाजी राहिली अजून, आमचे आजल सासरे लवकर जेवत्यात हो झोपत्यात तेन लवकर. त्यांच्यासाठी तर लवकर करायाला बाकीचे काम नाही नऊ वाज तर जेवतोय निवांत.
हा आम्ही पण नऊ वाजतय भांडी घासून
चोय जेवायला हां.
हां.
हम्म, ते दोघं न वाचत्यातच वय आणि सगळे आल्याशिवाय तरी जीव वाटतय व्हय
आस होतय
ए आदु ह आणि काय
काय नाही ब हम्म रोज उठून पाऊस आमच्याकडं नाही हो तुमच्याइकड
इकडे पाऊसतेन काय नाही परिशी जरा गरजलं लय गरजलं आणि येते का काय वाटल खर लंय पडलं नाही हा च ह्यावेळी ऊनच भरपूर आहे अजून ऊन सांगितले दोन तारखेपर्यंत ऊन सांगितले.
अरे बापरे मग पहील्यांदा पाऊस नाहीच वाटत.
हम्म हम्. पाऊस जरा क कमी चार म्हणालं आता बावीस तारखेपासून मान्सून सांगितला होता अजून चालू व्हायंय.
कुठला तू काच दिसना त्यात लिलेल काय. आवतं असं असं की जसं काय पडतोयच. काय? आणि पडतोय तर कुठला, नाही पडत. पाऊस बी नाही.
लाई ऊन नाही भरपूर
हम्म आ सला अट्याक लागल्यात उनानं उन्हानं.
इदर हंबास इदर
काय करतोय. सासूबाई तुमच्या
किशेन ते काढल्यात.
हेज मगल्या टायमाच एवढ कस काय काय धरलं त्यानी काही समजलंच नाही नाही.
हा समजलं नाही ते कळाला असत तरी ते कळाला अस तरी म्हण हा अनुभ होवाला असता म्हणजे कसं बोलायचं कुठं काय वापरायचं.
हा त्यांनी सांगाय पाहिजे होत कुठं चुकलंय काय चुक लय ते तशी सांगितले नाही सांगा आणि तव्हा एवढं पण लक्षात आलं नाही कस काय हँडल करा ते समजल नाही.
हा
अन ते जीरोजे एकंदाच पण तेनी नंतर सांगितल. आधी सांगितलं असत तर मग आम्ही आधी केलंच नस त ना
हा मी तर त्यावेळी एका का एका दोन एकाच दिवसात बहुतेक एका दिवसात संध्याकाळी माझं वीस कॉल कम्प्लिट झालतं. आणि त्यात झिरो सेकंदाचे किती झाल ते. जवळजवळ दहा बारा झिरो सेक - कोणाची झाालती
खरतरी पण तुमचे जास्ती आले म्हणायचे?
ते नऊच माझे करेक्ट झालते करेक्ट दहा मिनिटाचं.
मग तुम्हाला अकराशे जमा झाले? हा रिसीव्ह केले.
दोनी मिळून
दोन्ही मिळून झालं आमचं- झा माझे अकरा का बारा झालते. खर कसं झालतीस सांगा ती कुणाला कॉल केलता कणी मी ते दोन तिन बोली नव्हती माझ्या संग कॉलवर. नुसताच कॉल रिसिव्ह घ्यायचा त्यांनी
हा
आणि त्यात मी पण पहिल्या त्यांनी ती दिदीच्या मैत्रिणीकडे सांगितली नाही बोललं तर चालतंय त्याच्यावर काय एवढं हे नाही मग मी पण मिस्टरांना. फोन केलता कणी त्यातले दोन कॉलवर बोललेच नाही फोन स्पीकरवर टाक नुसताच टाकला ठेवला होता. अर्धे मिनट झाल्यावर बंद केेलता
ते मोजलं नाही तिने-
त्यांनी ते मोजलं नाही मग - तस दोन तीन कॉल झालते ग पाच स कॉलचा व्यव
हा त्यामुळं पाच सहा कॉलच बघा की सहा कॉलच सहाशे
सहा कॉलच सहाशे असं झालं हो! हम्म मग आता खरं आता हे कॉल तुमच रिसीव्ह केलं हेच पैसे मिळणार नाहीत.
हा मिळणार की
हे तर कसं मिळतील मला?
हा ऐशी रुपये आहेत. रिसिव्ह करणाऱ्याला.
रिसिव्ह करण्याला ऐंशी आहेत खर कस ते जे त्यात असल तर मला कस मिळल ते.
आता तुम्ही माझा कॉल रिसिव्ह केलाय ना?
हा खर रिसिव्ह केलाय का माझे पेमें जमा झाली नाही पहिलेच.
ते झालेत आता ह्या ह्याच पण माझ जमा होणार. हा म्हणूनच मी आप आप आपल्या लो कॉल के म बाहेरच्या गेलाच नाही. अह ते हेला आलेच कि ते बघा की हेला काय बरं.
कस ना
तुमच्या मिस्टरांच पेमेंट जमा झालं नाही.
नाहीे नाही आहे.
चला तुम्ही
मी पहिलं ओपन खेलत पहिलं टॅक्स कंप्लीट केल तर खरं त्यांच्यावर नाही काय म्हणजे मी त्यांची बँक डिटेल्सच भरलेली नाही.
हा हा मग ते बँक डिटेल्स भरा कि तुमचाच अकाउंट नंबर त्याने घाला त्याला
घालतोय गी मग त्याच्यावर येईल काय.
हा येते येते त्यावर तुम्ही जर आधी त्यावर बोलला असला तर त्यावर जमवते की आता आम ज्यावर तुम्ही तुम्ही नाही कोणी तुम्ही बोललाता काही जेवर आमच्या टांच हजार एक ब कोणत बोलल होत म हा हा एकदा केल तर आणि एका कोणतरी ते एकशे पंचवीस झाले की जमा.
हो मी बघतो हच्यावर मी हच वाघितलंच नाही नाही ते कस हच टॅक्स चाला नव्हता त्यामुळे मी लक्ष दिलं नवतं
त अ त तुमचा गुगल पे फोनेपे काय आहे का? लॉग इन नाही झालं. तर त्याला फोन पे किंवा गुगल पे चा यूपीआय नंबर टाका.
युपीए नंबर का
हा म्हणजे कसं होतंय आता माझ्याला कसं झालं. मी दोनी नेल माझ नंबर केले एकाला फोन पे न आणि एकाला गुगल पे न केलंय
तिन सांगितलं एकच बँका सगळ्यांना चालतय म्हंटले
तसं लॉग इन घेत नाही लॉग इन करून बघा घेत ते का हम्म घेत नाही बघ घेतलं तर बरंच आहे घालून बघा एकदा
पष्टात खात चालतेय तेला.
पैसा नकळ सगळं द्यायला आधी तेच बघा.
तेच बघतो मग ट्राय करून जर झालं तर जी माझं फोन पे हे खरं माझं एटीएम नाही एटीएम नस माझ्याकडे युपीआय नंबर नाही आहे.
एटीएम एटीएम वर काय नसते युपीआय नंबर आपला फोन पे असत ना. तिथे युपीआय आय डी असते आपला यती युपीआय आयडी घालायच असते.
ते आयडी.
हम्म
ह बघतो मी बघायला नव्हता. बघतो की. म् मग ब त संध्याकाळी घालुन हे.
काय ते? असू दे्या असू दे हा हा असू हा हा संद्याकाळी बघा अरे नको रे जाऊ दे तिकड ते. जाऊ दे जाऊ दे येतेय जाऊ दे हा ते जरा काट्यात गेले त शेंगा खत बाबळीच्या, त्याला म्हणाय लागलंय.
हम् ह आमच्या पोरांना पण ते म्हस याली की चालू झालं. मी रिडकू पळवणार फिरवणार आले आले विचारत रिडकू माझ्या ठवण काडाल
ह ह हा
हॅलो रोजविचार तात विराजकुट्ट ग ह आ गेलाय म्हणून. ते सांगायचं.
पोरांना याड असते तेज.
जनावराचं लई याड. असत्यय आमच्यापेक्षा कामात याड लयी असते.
हा आपल्याला क टाळ येतय.
कटाळ येतोय, हा करू नाय आपल्याला
हा.
मग, मला भाकरी हे था चुलीवर हे करायच्या थाळ थाळ लावाय च राहित नाही ते,
काय, हा मी पण तसच करतोय. की मग एक एक साईड शेगडी वर करत्या, आणि एक साईड गॅस वर भाज त्या.
मग गॅसवरच भासतोय बा मी, आमच्याकडे ना म्हणतात ती गॅसवर भाकरी भाजली की आट्याक येतात.
हो आमच्या इकडे पण तसंच, आमच्या इथ काकी तेन भाजत नाही तसं. हा तव्यातच तेनी पालती घालत्यात.
नाही ती मग उमलत नाही. फुगत नाही मग ते मग ती तसेच अशी चपट राहती. ह् ह् हॅलो.